हॅलो
हम्म बोल?
तेच आहे दिदी तिला लागते लाव लाव म्हणून.
आले का ते भाई आलं के?
नाही बाई नई येई ना.
तिकडचे उसवली नाहीस?
उसवल की आता एकामेकावर ठरून पण बघालोय भाईच बरोबर आहे चवची उलट म्हणजे व्यवस्थित हाय.
हा मग कसं काय दुकायला ग ते?
कमी असलेल्या बाजू पुढे लावतेस ना वा? हॅलो
व्हय हॅलो
हां हा सांग
एक हॅलो!
हा तुझा आवाज क्लिअर येना. हा बोल की हि
तव
हॅलो!
हॅलो!
हॅलो हा
हॅलो आवाज आहे ना का.
हा बोलकी गं
एका एकामेकावर भाई ठेवल्यावर तू काय पुढं बोल नास म्हणुन म्हटलं
हम्म, ऐकाय की तुम्ही मी बोल हा
भाई बरोबर यायला पाहिजे नव्ह ती.
होय.
इथे आलंय तरी पण काय चुका आलंय ते कळणा.
जर हे झालवर का नाही नंतर जरी व्हिडिओ कॉल करून मला भाई दाखव
हम्म
बघूया काय होतंय.
हम् हम
हम् आणि त्यो शनिवार संध्याकाळी जाणार आहे.
हम्म
मग ते चला म्हणलं मी सकाळी हैर भैया म्हणलं काल म्हनलं मी, आता तू जाणार असं म्हणणार नाही म्हटलं मग आता हिला सकाळी मी फोन केला तो म्हटलं ग,
हम्म
मग तो पण जाणार आहे म्हग ते उद्या मग तू कधी येणार का म्हटलं म आता कोणच नाही घरात. गमत नाही म्हनलं मग म्हणाली. आता आले तस आणि एक आठ दिवस राहतो की परत मला लवकर यायला मिळत नाही. म्हणाली, म्हणलं मग तो म्हण तो म्हणाला नाही, आता अनेक आठ दिवस राहू दे आणि गाडी मी ति- फोन करून सांगून देतो ग भाड्याबड हे करून देतो तुम्हाला, आणि जाऊन घिऊन या म्हटल्याला, मग अस तर म्हटले बाई मग काय करणार म्हटलं होय म्हटलं, मग तेच की मग तेने काय आता फोन करून सांगतेात आणि मित्राची त्यांची गाडी आहेच, मग आणायला येतेेय तुम्हाला अस म्हटली.
हम्म
म आता आणि एक आठ दिवस राहतो म्हणजे मला परत लवकर यायला होत नाही असं म्हणाली.
हम्म
बरं म्हणटलं पर म्हणलं कसं कसं काय.
हम्
हाय का म्हणताना हाय म्हटली व्यवस्थित आंघोळ करून झोपली म्हणली
हम्म म राहू दे की आता
तेच की.
राहू दे
आणि ते बघूया मग कस कसं होते म हिला म्हणलं बर तुला आधार काय करून देऊ का म्हणलं
हा.
काय नको म्हटलं काय नको म्हटलं म्हणलं रा म्हणलं मुल जरा बसायला लागू दे आणि मग तिला ही घेऊन जा माणस तुला पण बर पडतं म्हणलं बघूया म्हटलं मग काही केलं नाही मग आता दोन दिवसाला काय पैसे देत नाही काय नाही घेऊन जात तो डब्बा.
हम्म.
मग दादास्नी फोन केलता सकाळी दादा काय कारण काय तुमच चर्चा नाही म्हटलं मी पण रागारागा ने फोन करायला नाही एवढं सांगून पण ऐकत नाही म्हटल्यावर मी काय त्याला फोन कराय नाय म्हटले
हम्म.
मी म्हटलं शनिवारी तू जाणार आहे म्हटलं मग म्हणाला शनिवारी पर्यंत मी येतो घे मग त्याला संग समजावून सांग तो नि जाऊ दे म्हणाला
हम्म.
मग ते का अडीच हजार रुपये देऊन एग्रीमेंट करूनच आले नाही तो त्या दिवशी
हा हा.
ड्रायव्हिंगचं ते
हा असलं तर घे जाऊ दे.
हम्म तेच कि मग ते सुवर्णा पण एक खोली पण बघून आले म्हणा मग त्यो नाही म्हणलं तरी तिथ राहायला, तिथे कस ते ते प काका राहते तिथं एकच आहे खोली
व्हय ते अवघड होतंय ग
हा मग ते पण आहे ते काका नसलं तर काय मग चाललं असतं का तिथं
काय चालतय, काका काय वरती झोपतात, ह्यो खाली झोपलं तर चालतंय की
मग ते लई पसारा करते तेनी
असू दे आता मग काय करायचं थोडा दिवस
सोडा ते सांगितलेय थोडं दिवस हे करून सांगितलं अडजस्ट कर म्हणून सांगितले म तिनं बघून आले म्हण एक एक सहा हजार रुपये सांगितलं पण भाडे एकच हॉल आहे आणि किच, संडास बाथरूम आहे.
हा.
? मग ते मग नंतर मग हे दोघ जण आल्यावर बघू या मग ते काय काय म्हणतो ब घुया म्हणाली इथ राहत असली इथे राहू दे मला त्याला सांगतो म्हणाली ह्याला राहायचं लय कम्फर्टेबल वाटल मला ते काय जेवणाचं काय पैसे देत होते आणि सांगतो म्हणाले.
हा,
चौघा जण असल्यावर बाहेर खोली केली तर चालतय ग एकट्याला खोली सहा हजार रुपये भाडे
हा म्हणून मी पण म्हणालोय मग आता तेचं तर बघू आता काय काय करतेयता
हम्,
मग ते सहा हजार राही ना तिकडं मग आता महिन्यात नाही एकदा दोनदा केव्हातरी आलं रात्री आलं तर कायतरी द्यायचं इथलं,
होय,
हे हेव हे भी समजन घ्याल् पाहिजे नाही, म ते म्हणाले आता जाऊन आलं तर अजिबात ते जाऊन आलंस काय केलंस काय झालं काय काय अजिबात विषय म्हणजे कायच नाही क आता बोलत ते माझ्या संग बी नाही जेवायला वाढ
पाहिजे ते
आणि ते जाताना तर कुठे विचारलं तर हा
तो मिळून त्याला सांगायला पाहिजे अस असं झाले म्हणून तो विचारणार नाही काय त्याला कमीपणा वाटत
सांगितले तरी कुठे ऐकून घेणार आहे,
होय,
पुढं काय बोलतच नाही की म्हट मग काय म्हणते त- ते खोळ कुत्र मग बडस बसून गेल्यासारखं बडबडल्यासारखं म्हण मी बी काय तिकडं लक्ष देत नाही काय नाही, जेवायला आले की वाढतो चहा देतो,
काय विषय नाही आता पण असं ह्यावेळी हे झालंत
हम
हॅलो
हां बोल
बघूया आता काय काय होते, काय म्हणतेय हम्म, पोरगी गेली शाळेला
गेल्या
हा हा हा तिला एक टिफिन बॉक्स आणले प्लास्टिकची परवा निपण ला गेलत्या,
हम् हम,
तिथं वस्त्रमच दुकान खाली क नाही एक दुकान आहे सगळं तिथे काय पण घ्या शंभर रुपयेला,
होय तेच आम्ही बघितलं रीळ
होय मला काय माहिती नाहीत मला ती स्वामी जई होती जय सांग म्हणली असंच हा का तिथं जाऊ मंडली मग तिथंच गेलतो,
हम्
हे घेतलं बटाटा किस तरी किसने किस तरी नव्हती ते घेतलं,
हा,
आणि चिमटा शंभर रुपयाला चार डझन आणि वर चार आहेत ते घेतलं,
हम्म हं.
अजून कप तेन होती पण कशाला म्हटलं आता बघूया म्हनलं नंतर.
कप
अं काचासारखं फ प्लास्टिकची कप येत गं फायबरची.
फायबरचय काच चं पण आहे वाटतं त्यो.
काचच पण आहे की, करंवे ते काय एवढं लगेच फुटणारच कि ते म्हणून मी काय ते बघितलं नाही. हे फायबरच पण हाय चांगलं.
गेले का आम्हाला ते काचेचं.
कसलं?
काचाचं.
कप काचाच आहे की नाही पाय की बाय तिथे. ग्लास हो तिथं, हा ग्लास होती काचेचं, मग हे कप सगळं होत ते सगळं फायबरचे होते ते. दिसतांना दिसतात ते. हा बर-बर. बघते ऐक-अर्धा डजन घेतो मी पण घरात, मग जर ही घरी येते मग तिकडे द्यायला बी येते.
हम्म.
मोट्ठी टब्ब ते आम्ही बकेट दारावर घेतल्या नाही त्यात कपडे ठेवतील ते, ते बी शंभर रुपयालाच मागतील. पूर्ण ते चाळवून मोठी-मोठी पण आहे वस्तू सगळं शंभर-शंभर रुपयांलाच हाय. हम्म, काय बी बोलते. गेले का नय तिथे मग फोन कर.
चालतय ना, टप तेवढं बघ बाकी काय नको मला. कपच पाहिजे गं मला.
हा हा. ह्म.
आम्ही का? हम्म.
काय नाय आत्ती
आत्या हाय. तात्याला बायको नाय
हां, हां-हां-हां. हो ताई ते बारा वाजता आम्ही जाऊन आणायचं हिला.
नाही दीड वाजता जातो.
हा, हा. मग तिथे काय खायला ते देतात काय?
हम्म. बारा वाजता नाश्ता देतात, आणि दीड वाजता भाता खयला तेवढं हवं नेत्या. ओके सोड. ही पातळ शिरा
करत्यात, हा हा हा. म तुझे ते पैसे जमा झाले होय गं ते पोरगीचे डिलेव्हरीचे?
पाच हजार का?
हॅलो.
पाच हजार आं. हॅलो.
हो होय, हा तेच की.
पगार?
हा. आमच्या अजून जमा होई नाही ग. म्हणून म्हणलं, ती म्हंली आशावर कर काय. ते, डोस दिल तसं, जमा होतेत म्हणाले थोडं- थोडं. मग बघूया. काय होती. हा, हा. आमच्या अजून नाही यायला.
ह्.
मग ते आशा अंगणवाडीची हि जी ज आशा कार्यकर्ती म्हणली ती, बुधाळेंची. निपाणीत ऑफिसय न, तिथं जाऊन चौकशी कर म्हणली ती. आता दोन डोस झालंच की, आमचं पण इथं.
होय. माझं पण दोन डोस झालं, असे आलतं.
हा. दहा मिनटं झाले. परत क हे करतं, थोड्या वेळानं तुला. अं.
हम्म.
हॅलो.